पग हे चालू आहे ना म्हणून कटला फून हूं! हा बोला ना काय म्हणत होता, कोणता चालू होता विषय.
आपलं हे अम हा बिर्याणी आता पुढच्या वेळे जाईल. त बिर्याणी घेईन, आणि रोस्ट घेईन नाही का.
हा छान लागतात रोस्ट पण.
हूं! कारण माहीती का एकाले संपत नाही ओ भाजी.
नाही एकाले नाही संपत ती भाजी असं आपण पट्टपट्ट खाऊन घेतो पहिले एक. होय मग नंतर स्लो होऊन जाते स्पीड खाण्याचा.
नंतर मग ते उरायला लागत मग ते एवढं गच्च पोट भरलं धबून. त राहिलं म आता मल तर म्हटलं की पुढं मला वाकताही नही यालागल होत.
वाट्टा कस ते कातर नही ना.
हाफ पण नाही त्यांची भाजी मल घेता येईल पण माझं लेंद्या च मुळ आलं का, जाऊ दया बप्पा.
ते पत पण ते छान आहे पण त्यांच चांगलं हे. किती नाही नाही म्हणत घेऊन गेले मस्त. मम्मी म्हणे ना पाय म्हणे असं पाहिजे म्हणे बई. असं पाहिजे म्हणे माणस घेऊन जाणारे. ते खात नाही पना, असं नाही म्हणत की मुलीला नाही नाही म्हनात.
हूं हूं नाही म्हणे पुढच्या ते दीप्ती भाऊजी म्हणत मी घेऊन जातो आता पुढच्या वेळेस म्हने.
हो का.
ते म्हने की म तेच घेऊन जाणार होते पण मग. त्यांनी मला वाटते ते कशाचतरी अभ्यास करू राहिले होते वाटते, मग मण तुम्ही या म्हणे. जाऊन ते त्यांनी हॉटेल सांगितलं मग हे पण फ्री होते चल म्हने मी घेऊन जात त म्हणे त्यात काय म्हने लगेच घेऊन गेले.
हा!
म्हटलं मग म्हनंलं काय पनीर खाता म्हटलं तुम्ही. जरा एखादी पीस एकदा एखादी पाहूंन त पाहनं लं.
काय म्हणे मग खांल्ला कि नही खाल्ला.
नाही नाही, नाही नाही, कस दमत नाही त्यांना ते काय झालं. दुसरी तिसरी मध्ये असताना त्यांना काय केलं कापताना पाहिलं.
अ!
त्याच्यामुळे ते मनात बसलं त्यांच्या अं तेवापासून ना अंडे हूं!
क त त्याच हे होत नाही असं मंग विचार येते ते मनात.
हा!
अरे कालच आम्ही नॉनव्हेज बनवल.
हा हा!
मग त्या अजून बाजूच्या काकू आहेत ना, आमच्या त्यांनी पण बनवलं होत नॉनव्हेज. ती भाजी दिली आणून इथे आणि मग तिथे ठेवली होती तशीच मग मम्मी म्हणे भाजी नहीं म्हणे. ठी मग मला माहितच नाही ती कशाची हे मग मंजुळा ताई म्हने हरणाच आहे म्हणे ते. हो हंरनाच आहे म्हणे ते. हो मंग. बाई वेगळंच स्मे मग ते मनात विचार येत ना मला ममी म्हनी. की तू खा म्हणे मी म्हटलं नाही मला तं ते पाहिलं त्याच्याकडे अस विच विचारच त बाई पडणार हर नाही आणि याला कसं खाऊ ते मला देतात ना विचार..... हम्म
हि कसस नॉनव्हेज च हून जाते आपल्याला ती पीस पहायच्या सवयी झाल्या.
हा म्हणजे ते का ते काही वाटतात नाही ते काही पाहत नाही मी तर पाहिलेलं आहे कापताना बोकळा
हं हा मी पाहिलेलं मी जाऊन आणत होती दुकानावर पियुष‌ आणि मी जायची. आणि अ म एक- एक किलो मटण घेऊन यायची नाहीतर चिकन घेऊन यायची.
यात बसते का पूर्ण नाही, काही नाही बोला ना. हो ना मी गेलेले आहे, मी तरी पप्पासोबत जात होती, मी आणायला तेशी लटकवलेले.
हा.
ते बघितलेलं लहानपणी.
काय झालं ते कसं झालं, मला एकदा वाटलं होतं, दुसरी -तुसरी मी खातच नाही म्हणलं. रक्त निघायलं अन् असं हायलं मी खातच नाही म्हणलं. आणि मग सगळे खाणारे, घरी आणि सगळ्यांसाठी एकच भाजी केली. मग माससाठी काहीच नाही, बसली ते खाल मग चुपचाप खातं की नाही म्हणे काय नखरे लाव ले या कोणतरी आमच्या ते काका काय हो ते कसूचे पप्पा कोण होत की आजी होती आमची खातं की नाही म्हणे म्हणून काही नसते म्हणे तसं डोक्यात ना का न को म्हणे मग खाल्लं, खाल्लं की झालं परत चालू हम्म.
खाल्लं की मग काही नाही वाटत, पहिले- पहिले वेगळंच वाटलं मग नंतर खाल्लं की काय नाही. हा. आन् आपल्याला कस हे पाहायची सवय आहे, बोकडे वगैरे त्यांचं काही वाटत नाही. पण हरण म्हंटलं ना का मी म्हटलं, बाई मी नाही खात म्हंटलं ते- ते वेगंच वाटत म्हणलं.
ते पण दिसायला पीस वेगळे असतील त्याची मला वाटतय.
पीस म्हणजे अशे आपले जशे नॉर्मल असतात तशे नव्हते. याचे कशे आळा सवयीचे आहेत, आपले त्याचे अशे वेगळेच होते अशे
पण तुम्ही जर ऑब्झर्व नाही, तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना तर. द नाही का याच जे असते ना बकरीचं? आणि बोकडाच वेगळं टेस्ट लागते पाहिलं का?
आणि त्याच्या हे पण वेगळं लागते, आता मला माहिती मी धूत असते ना. हो मी धुते ना ता धुत ना समज पप्पा चांगला आणता तात मस्त हा म्हणजे ते मटण छान आणतात ते पूर्ण असं. साफ कालचं तर इतकं चांगलं हो त आता धूतांना आपल्याला समजते, ना पीज एकदम नरम लागताय पण एकदम जरगट लागतय.
हम्म नाही पण असं एकदम फ्रेश असलं की धुतांना एकदम
धुते लगेच निघून जाते ते.
हम्म- हम्म नाही ताजंच नाही- नाही. ताज अस ताज असल म्हणजे लगेच समज
हो ताजं वालं, ताज लगेच समजतय. आणि शिळ पण ते असं वेगळंच होते. कोणटे- कोणते तर अशे रब्बर पीस राहतात मी माझ्या बहिणीच्या मामाच्या इकडे गेली होती. मामे सासरे त्यांनी केल होत, त्यांनी किती चार का पाच शिट. शिट्ट्या घेतल्या वाटत त्याच्या. आणि झाल झाल म्हणे त्यांची बायक होती तिथे. म्हणे तुम्ही घेत घेतल्या का म्हणे शेट्ट्या त्याच्या. हो म्हणे मी घेतल्या. म्हणे शेट्ट्या. किती घेतल्या म्हणे. पाच पाच मध्ये होत नाही म्हणे ते. ते अस वेगळच असते पण ते इथ. हा हो
थोडस
ज शिळ, हा त्याला जास्त शिट्ट्या लागतात मग. हा तर त्यांना पाचच घेतल्या बयी सीट्ट्या. आणि मग जेवायला वाढ भूक लागल्या सगळ्यांना दहा वाजता. आणि मग ते पिस टाकला तोंडात ते पूर्ण रब्बर लागायला. मट
अरे बापरे
सगळ्याचा दिमाग खालीवर झाला. आता आपण काही म्हणू शकत नाही. आपण पावने गेलोत. त्याच्या घरी आपल्याला तर खान आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी आणले मांडे. ते अशा पतल्या पतल्या पोळ्या असतात ना ज्या पोळ्या आणल्या. आणि आता त्यांना काय मी म्हणल ह मांड्या त्या अशा एकदम पतल्या वाल्या.
हा हा हा हा
पोळ्या एकदम जास्त जातात खाण्यामध्ये. पट पट पट चालू राहतात. त्यांन तीस का चाळीस आणल्या होत्या पोळ्या. एका माणसान पंधरा पोळ्या खाल्ल्या.
एका माणसान पंधरा पोळ्या खाल्ल्या.
अरे त्या इतक्या पतल्या राहता. माझ्या ताईच्या सासऱ्यानी, यांनी चालू त्या पोळ्या त्या पट पट खतम होऊन जातात. त्या पोळ्या खतम झाल्या. त्यांची बायको जी चिरडत चिडत होती बाई त्यांच्यावर.
तुम्ही एक तर टाकल म्हणे मटण. एकत भाजी अशी केली म्हणे. त्यांना उठायच काम पडल. आणि मग पोळ्या टाकायच काम पडल. मी म्हटल बाई बस म्हणे तेचा चेहरा असा लाल झालता. मनात विचार आला कि आता आम्ही घरी गेल्यावर यांची काही खैर नाही. चांगली बोलते म्हटल ही आता. हो ना म्हणजे तरी पण ही म्हणे बर त्यांची बायको की तुम्ही अजून दोन तीन सिट्ट्या होऊ द्या. ती भाजी झाली नसेल. तू नको काळजी करू म्हणे. तुझा माझ्यावर विश्वास म्हणे मी करत असतो ना म्हणे नेहमी. तू त्याला हात नको लाऊ म्हणे अजिबात.
पाच जण होत याचा अर्थ.
हा तेच त्यांन बदलून दिल असेल ते.
हा देतात ते संध्याकाळ सकाळ. सकाळच संध्याकाळ करतात ते लोक.
ते कसे पिशवी मध्ये आता आपल्याला काय माहिती. पिशवी मध्ये कोणत देतय. हम्म ते माप करत
तात ना तेव्हा ती बघ तेव्हाच लक्ष देते ती. जे आता रोज आणते म का मामा आणतात ना. हम्म
को कोण कोण अशी पिशवी हे करून देत नाही ए चेंज करते ना. तिकडे जाते पिशवी दुसरीे देऊन देते अस.
हम्म
हम्म त्या दिवशी म महिमाताईच्या घरी पण तसच झाल. म्हणे त्यांना बिर्याणी केलती.
हा हा
ओळखीचा माणूस होता म्हणे, त्यांना एक किलो घेतल होत म्हणे चिक तन ओळखीचा येत त्याच दोन पनण्या्या होत्या म्हण तर त्यांना दीड किलो आलं.
मागच्या महिन्यात दोन दोन किलोच दीड किलोच आलं.
हो नाही एक किलोच दीड किलो आलं एक्स्ट्रा शिल्लक आ जास्त आला आणि तो ओळखीचा माणूस होता त्याचं काही लक्ष नाही एवढं घरी आल्यावर यांना पाहिलं म्हणे ते काका सांगे मला जास्त होत म्हणे मंग चिकन मी बोलले छान आहे म्हटलं नाही ते एवढं नाही म्हणे चिकन मध्ये
हम्म, चिकन सोस्त आहे अगं म.
ते आणि पचते पण लवकर
हाव! नाही पण त्याचे पीस न जरा रब्बर सारखेच लागतात पण हम्म! त्याच मला त्याच मला काय आवडत माहित हाय का फक्त फक्त आवडते ले ग पीस बस हा ते त्याचा एंड असते ना तसलं खेकडीला.
हम्म हा ते मस्त लागत. तर मला बाकीचे नाही आवडत त्याचे एवढे पीस ते असे पूर्ण रबरच लागत.
हा बाकी सगळे रबरच आहेत.
ते किती शिजवा तुम्ही ते किती गलू हो द्या काय होत्या पण ते वेगळेच लागतात चवीला त्यापेक्षा आपलं म टण कधी पण चांगलं मस्त.
म ती हम्म कोणतही पीस खा चांगलं
कोणता पण क कोणता पण खा सगळ्याची चव चांगली.
हम्म!
हो ना काल आमचा तेच विषय चालू होता मी म्हंटल पहा म्हंटलं.
हम्म!
मा माझा नवरा जर असा असता म्हटलां तर तुम्ही म्हंणटल्यासा हो म्हंटलं असं तर मी खाणारी असते तुम्ही नसते तर
हं हं म?
काय नाही म्हणे मग मी घेऊन गेलो असतं म्हणे त्याच्या बॉम्बेवर. तुले दिल्ली फिरा बॉम्बे आहे तिथं तुला घेऊन गेलं असतं म्हणे बॉम्बे वर आण असं तु दाखवला अस म्हणे मला पिस तर मग मी असं नाही नाही म्हटलं असं मी नाही. तु खा तु खा रडला. माझ्या सगळ्या घराला माहित होतं म्हटलं की हिला मुलगा चांगला खाणारच भेटते.
हम्म!
इलाज ना खाणारा भेटतच नाही.
हो ना!
हम्म!
हम्म बरं झालं मी खणारा भेटला.
हो ना त्याच असं कसं खाणार असली की काहीही नाही.
हम्म, आ किती भाजीचा प्रश्नच नसतो ना.
हो ना मग ते कसे सगळे असले की एक भाजी केली की जाते प्रमुख पक्वान. पण त्या भाजीमध्येच बराच टाइम जाते बा.
हो ते पण मेन म्हणजे माहिती हाय का मसाला जर रेडी असलं तर मंग काही नाही वाटत मंग काहीच नाही वाटत. तरी पण आत्त्या माहिती हाय का करून ठेवते बर.
हो आम्ही तर भाजी करायची असली की सकाळीच करून ठेवतात त्या मसाला. म्हणजे कसं तेव्हाच्या तेव्हा जर करायला ना तर मसाला करायलाच एक तास लागते भाजा
नाही एक्स्ट्रा आपण करून ठेवते मी पाहिलं ना त्या दिवशी तुम्ही ते येणार होते ना मग मला ते फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम येणार होते बघा तुम्ही
हो हा हा तेव्हा का?
तेव्हा मसाला करून ठेवला
हो का
होय ना बरं आहे ना ते बनवून ठेवलेला चांगला
हम्म
कसं कोणी आ
चांगली होती पण तुम्ही जे वाढली टेस्ट चांगली होती
हो मस्त होती
पप्पांना तर आवडली होती तुमच्या म्हणजे
अरे माझ्या जिजाजीला पप्पाला भाज्याच खूप आवडत म्हणे तुम्ही मसालेच कोणते टाकले म्हणे हेच्यात आम्हाला सांगा की म्हण माझे जिजाजी तर आता पण म्हणतात हम्म हम् आणि त्यांनी दिलं होतं या कोण होत कडे लता ताई लता ताईंनी दिलं होतं भाजी फोडणीला मला तर लता ताईच तुमच्या लग्नातलं चिवडा चिवडा आठवते बाई अरे आम्ही सगळेजण चिवडा भरत होतो
हा हा हा चिवडा का?
हा त्या पॅकेटमध्ये मग पियुष होता तिकडे तर तो म्हणत होता की मला एक प्लेट दे म्हणे चिवडा खाण्यासाठी मग एक प्लेटं दिल्या लता ताईंनी मग हे बाकीचे पोरा आले साई ही आला तिथे मला दे म्हणे चिवडा त्या म्हणे नाही म्हणे चिवडा पॅकेट मध्ये भरायचां म्हणे आम्हाला आता मग साई म्हणे नाही म्हणे एवढा मोठा आहे ना चिवडा मला दे म्हणे
हम्म हम्म
थोडासा तर ती म्हणे नाही म्हणे एवढूसा आहे म्हणे तो केवढा मोठा आहे म्हणे चिवडा दे ना मला थोडासा काय करणार आहे म्हणे तू एवढ्या चिवड्याचं
हम्म
मग त्या म्हणे मी काय करणार म्हणे ट्रेन मध्ये जाईन म्हणे आणि जोर जोरात ओरडीन म्हणे चिवडा चिवडा घ्या चिवडा घ्या
हम्म केलं की नाही तर तसं
गाडीमध्ये म्हण चिवडा घ्या चिवडा घ्या चालू होत त्यांचं गाडीमध्ये चालू होत त्यांच तस मला इतक हसू येत होतं
हम्म
हम् आता बाहेर जरी गेलीच मला